हा मी करते माझा लागतच नाही र फन
हो कड झाला रेंजचा प्रॉब्लेम आलेला.
हा.
हा चालेल मग आपण ह्याच्यावर शाळेच्या विषयावर बोलायचं.
हा बोल चालेल.
हा तुमचं गाव कुठलं.
मी इकडे मुंबईची आहे.
मुंबईची आहे का तुम्ही.
हम्.
हो का मुलं स्कूलला हो तिकडचय मी.
हा भाषेवरूनच समजलं.
हो का.
हम्.
अ मुलं गेली स्कूलला.
हा गेली ना एकटाच आहे गेलाय तर त्या लागायला स.
होय का इंग्लिश मिडियम का मराठी मिडियम ला.
इंग्लिश मिीडयमच आहेय.
इंग्लिश मिडियमला आहे का.
हम्म.
हो का फी खूप असतील ना इंग्लिश मिडियमच्या.
अशी. त हो की खूप आहे इकडे मुंबई साईड ला तर खूपच आहे.
उलवेच्या बाजूला आहे का तिकडं.
फलवे ना हे हे कुठं आलं हे ना मला माहिती आहे.
मुंबईलाच लागून सुरू झालंय ना उलवे आता.
हो का.
हो होय का.
हम्.
हम हम्. स्कूल आता कधी सुटणार आहे मुली मुलाची टायमिंग किती आहे.
आता दोन आता. पव धोनला सुटेला ना मस्तेव.
होय का.
हम्.
हा हा किती वेला आहे आता मुलगा तुमचा.
आता तु नर्सरी आहे.
नर्सरीलाय का.
ह.
मराठी मिडियमच्या मानाने आणि इंग्लिश मिडियमच्या फी भरपूर आहेत ना?
हो.
सेमिला वगैरे नाही टाकलं तुम्ही?
काय?
सेमिला वगैरे नाही का टाकलं?
सेमीला नर्सरीपसून कुठे टाकणार? आणि तस हा मराठी जास्त माहित आहे मुंबईच्या, मराठी शाळा हा नाही जास्त मग, इंग्लिश मिडियमच करतात ना लोक सगळे.
होय, मग इंग्लिश मिडियमच्या स्कूल जास्त आहेत का?
हो.
होय.
हम्म.
मराठी मीडियम पण चांगलं आहे ना. मराठी येतं त्याला?
मराठी आता खर तर, नॉर्मली आम्ही मराठीच बोलतो ना.
हा, लिहायला वगैरे?
लिहायला वगैरे नाही. त्याला आजुन एवढं नाही येत. अजून आता नर्सरीलाय काय शिकवणार त्याला.
होय काय?
आता थोडा मोठ झाला की मराठी पण शिकवायचं आहे त्याला, असं नाही की मराठीत नाही येत. मराठी शाळेत नई टाकला पण, आम्ही मराठी शिकलोय ना.
हो, हो.
आता कॉम्पिटिशन वाढतेय ना, सगळ्यात वाढलेलय. त्यामुळ मुला आपण आपल्या वेळेला परिस्थिती नव्हती, पण आता तसं नाही ना, आता परिस्थिती नसली आणि असल्या तरी टाकावं तर लागतंच्.
हो इंग्लिश मिडियमलाच टाकतेत आता सगळे जण.
हा हा.
स्पर्धा खूप राहतात ना आता, शहरात तर खूप स्पर्धा आहेत.
त्याच्यामुळे ते एक होत.
हो, टायमिंग कितीय त्याचा? टायमिंग कितीय स्कूलचा?
अकरा ते दोन असतो, हम्म. जावं लागतं आणायला.
होय का?
हम्म.
होय. बरोबरय.
तिकडे पाऊस आहे का?
पाऊस नाही, पाऊस उघडला बघा इकडं.
हा.
मुंबईला खूप झाला हो पाऊस त्या वेळेस सुट्टीच असेल ना मुलांना?
हो त्यावेेळेला सुट्टी, मजा होती. आठवडाभर सुट्टीच होती मुलांना.
आठवडा भर दिलेली? बापरे! चांगलय मग.
नाही रविवार पाासून जो लागत होताना पाऊस
हां.
त कंटिन्यू चालूच होता ना
हो चालू तर आणि सगळं तुमचं स्कूल लांब आहे का जवळ आहे मग
जवळ आहे
हो मग ठीक आहे कारण क बाकीच्या स्कूलला किती प्रॉब्लेम झाला पाण्यात नानली ना मुलांना..
मग काय करणार खूप हे होत होते पाणी भरलं ना स सगळीकडेच पाणी भरलं होतं ना आणि बस वगैरे कसे हे करणार म्हणून त्या लोकांनी सुट्टीच दिली सरळ.
हो तेच की सगळ्याच गाड्यांना प्रॉब्लेम झालेला
हो पा
तुम्हाला पण बाहेर पडायचं हो टीव्हीत आम्ही पाहत होतो ना
होतं खूप पाणी असं
मग तुम्ही बाहेर पडलाच नसाल ना तेवढे आठ दिवस
हा हाय नाही जास्त नाहीच बाहेर पडलं पाणीच होतं सगळीकडे काय पडलं
त तेचला कुठे जाणार आहे मुलांना घरातच खेळावं लागत असेल मुलांना घरातच खेळावं लागत असेल ना
ह
ग्राउंड वगैरे आहे का मुलांना खेळायला नायना ग्रउंड
हॅलो
तिथं तुमच्या घराजवळ वगैरे ग्राउंड आहे खेळायला तुमच्या घराजवळ आहे का खेळायला
हो
मग बरं आहे मग आपलं कारण की मुलांना खेळ आता नाहीच राहिले ना स्कूलमध्ये.
हा स्कूलमध्ये आणि आता मुलं तशी खेळतात कुठे क्रिकेट तेवढंच राहिलंय त पहिल्यातले खेळत नाही मग आता.
पहिले खेळ किती होते?
नवीन नवीन शोधून काढायचं आणि खेळायची ना
तेवढी जागा होती वगैरेला स्पेस किती होता त्यावेळेस आता मुलांना एकटं सोडता येते का बघा की?
आता ना अजिबात नाही एकट सोडता येतं.
मग आपण पहिल्यांदा बाहेर जाऊन सगळं आपण सामान आणणे, करणे आपली कामं आपण करत होतो. तर हाहाहा
आणि आता आता बाहेर तर ना एकट्याला पाठवायचं म्हणजे टेन्शन येत. येतो की नाही सरळ. घरी असं होत.
तुमच्या ट्राफिक पण खूप हो
हा इकडे हो. इथे ना इथे शेजारी असले तरी लक्ष द्याव लागतंय मुलांवर.
हो. पार्किंग पण असेल कि तुम्हाला खेळायला आता मुलांना.
पार्किंग एरिया. ग्राउंड आहे ग्राउंड आहे पण मुलांना जास्त बाहेर नसतात.
वेळच नाही ना ओ शाळा, शाळा झाली की क्लास.
हो.
आणि घरी आले की होमवर्क त्यामुळ मुलांना टाइम कुठे आहे आता खेळायला ग्राउंडवर.
हो.
हहह
पण काय तर आपल्या वेळेला तस नव्हतं. ह असे एवढे जबाबदारी करायची. आणि त्यावेेळेला एवढा अभ्यास एवढा
नव्हतं. नव्हतं.
आणि आता कस? आपण पाच सहा वर्षांनी शाळेत गेलोत. आणि आताची मुलं ही तीन वर्ष आधीच वर्ष, दोन वर्षानीच टाकता मग
खूप डिफरन्स
त्यांना मग त लोडच होत ना आणि मग चालल की मग हे कर. स्कूल मधले टीचर सांगणार त्याला असं शिकवा त्याला तस शिकवा. कसं केलंच पाहिजे? कस केलंच पाहिजे मग कोण पण त्यांना प्रेशर देणार?
आणि आता लहान मुलांना रायटिंग किती देतात? आहो मी पाहते ना आता. खूप रायटिंग आहे त्यांना.
हा खूप मुलांचं ते खूप आहे.
आणि नको म्हणतात मुलं एवढं रायटिंग करायला.
नाही आणि त्यांचे हात वळतात, वळतात.
वळतात. तरी पण वळतात पण ते एवढा नको म्हणते जास्त असं म्हणजे खेळायलाच पाहिजे असतं ना हो मुलांना. असो. टिफिनला काय फ्रुट द्यायचे का? कसं काय खाऊ द्यायच कसं?
नाही. चपाती भाजी कमपलसरी असत. आणि एक एक दिवस असत त्यांचा फ्रूट वगैरे द्यायचा एक डे असतो वारी दवं लागतं रूट काय पण
हा हा
चपाती भाजी कंपलसरी असत इ व
हो का
आणि डे असे पलर डे असेल त्यावेेळेला सॅलेड वगैरे जावं
होला
हम्
काय तर सगळं ते लक्षात ठेवून द्यायचे युनिफॉर्म दोन दोन
हा ते पण आहेच
आपल्या वेळेस एकच होता का हो
शाळेतून भेटायचा तो पण आपल्या आपल्या वेळेस सगळं शाळेतून भेटायचं वया पुस्तकं
आईवडील तर लग ते देत होते का अभ्यास केलाय का तुम् काय करताय
काय करते त्याच्याकडे लक्षच नसतायचं आणि हा शाळेतून ड्रेस भेटायचे जेवण भेटायचं भाईया पुस्तक भेटायचे आता या लोकांना सगळं विकतच घ्यायला हव
वया किती या ना आता पुरत नाहीत वया बघा तुम्ही
नाही. आणि ते लोक काय देतच नाहीत शाळेतून आणि दिलं तरी त्याच पैसे घेतल्याशिवाय राहत नाही.
आणि जास्त चार्जेस लावतात तिथून
हो.
ह.
काहीतरी चार्जेस लावत.
ते दहावीला मुलगा जाईपर्यंत फी किती जाते बघा ना तुम्ही?
त आणि पी पण आणि त्यांचा ब बाकीचा खर्चच महिन्याला दोन तीन दोन तीन हजार असाच खर्च असतो.
हो ते प्रोजेक्ट वगैरे सांगत असेतील तुम्हाला
हो प्रोजेक्ट वगैरे अजून नर्सरीला गेला ना तोपर्यंत महिना झाला ना. चालू त्यांचे न हे द्या हे द्या.
ह.
नशीब नशीब हाच पॅटर्न आहे आम्ही घेतला. सीबीएससी घेतला असत तर अजून ऑवड झालं असत
हो सीबीएस वगरे त्याला क्लासेस लावा लागत.
क्लासेच पण आणि मी म्हणत होती त्यांना मिस्टरांना सी बीएस सी ला घाल कारण आता सध्या तो नवीन आलाय ना ही मुलं जेव्हा पुढे जातील मग तो हा सोडून मग त्याला महत्त्व दिलं जालं. तेवती कॉम्पिटिशनम्श क मुलं काय म्हणणार मला त्याच्यात का नाही टाकलं.
हो हो हो ह. करतो का तुमचा मुलगा अभ्यास
वरत अजून सुरुवात आहे.
हो. स्पर्धा परीक्षा वगैरे असतात त्याला जरा बसवायचं.
काय?
स्पर्धा परीक्षा असतात का नाही. पहिली बसला असतात मला ते मग त्याला बसवायचं थोडं होय का?
आलं की अभ्यास करतो का?
हॅलो.
हॅलो आलं की अभ्यास करतो का तू?
हा करतो करतो.
होय.
आता ना खट होते जरा मी आता बाय बाहेर आली आहे ना स्कूल जवळ
हा बरं बर चालेल चालेल. हा.